काय करालीस
का नाही आहे बसले बघ
जेवलोस
जोरन बघतो
अ जऊनच अरे ते परवा मला सिरीज सांग सांग नाव्हतच ती कुठली तर
कय हा हा कशी पाहिजे तुला ते मला सांग त्याच्या जेव्हा मी तुला सजेशन देतो
अ बघ कायतरी डोकं वापरलेलं पाहिजे त्या
डोक्यावर म्हणजे मानझिट वर पाहिजे तुला
हा माइंडसेट मिस्ट्री असं पण चालत
सायकोलॉजी
हा
म आलायसीन बॉटलन बघ
कशावरय
गेम्स आहेत ती कशी आहे माहिती तुला स्टार्टिंग मध्ये सांगतो ब कसा आहे एक ज अ देश अस असते
हा
तिथं चौघदाण असत आहेत माणसं
बर
सुरुवातीच्या पहिल्या एपिसोड म्हणजे कसा असते की आपलं रेग्युलर एन्जॉयमेंट करत असत
बर
आणि एन्जॉयमेंट करत करत ते मधचे फायर वर्क्स फटते फटाकडे आकाशात ते कुठल्या क नाही एकदमची दुसऱ्या जागेवर टेलपोर्ट होतत बघ
हा
तिथं सेम सगळं घर म्हण गाड्या म्हण तसेच असत फक्त तिथं त्या चौघांच्या शिवाय बाकी कोण नसते अजूनच त्यात भरपूर जण दुस स्त्री म्हणजे असतात पण तेवढी नसतात ठकावी जण ते असं समजू शकते किती बायलक त्यांचा लकच आहे ते अे गेलेले असत आहेत तिथे पोहोचलेले अस आहेत
हा
तिथं गेल्यावर त्यांना गेम खेळायचे असतात
म्हणजे कुठली गेम
ते प्रत्येक कार्ड वर गेम अस घ म्हणजे एक हा पत्ते असतात का नाही आपले-
हा-
ते बावन पत्ते-
बरं-
जमा करायचे त्यावर गेम असत मग प्रत्येक- पत्त्याचा एक- एक गेम म्हणजे आता एक्का असला तर जरा असा- लेवल कमी एक ते पाच मधला हा म्हणजे हलकी लेवल असणार-
बर-
तर जरा सहा ते दहा मध्ये असले तर त्यातले जरा हार्ड असणार- आणि मग- राजा राणी जोकर हे जरा तीन असतात कनायी त्यात जरा अशी मार -हाणा -मार म्हणजे अशी मर्डर म्हण- खून असं होत्यात जरा सं म्हणजे त्या कार्ड साठी कराय लागत्यात-
बर -बर-
मग तिथ आणि तिथं बघायला गेलास तर चेस म्हणजे वे- वेगवेगळ्या प्रकारचे सगळे गेम खेळत्यात
हा -हा-
आणि तिथं त्या वर्ल्ड मध्ये हेनाय तुला सांगतो-
हा-
एवढ्या इतक्या जाणून म्हणजे माझ्या ते एक वर्ष बघत असल- ती एक वर्ष त्या वर्ल्ड मध्ये आणि नंत- तर लास्टला काळतय की तिथले- एक मिनिट म्हणजे बाहेर रिअल वर्ल्ड मध एक मिनिटं म्हणजे आतले एक वर्ष- आणि शेवटला काय असते माहितय कते तिथो एक अँटीडोर असतोय-
हा-
तिो अँट्री रोड दिला तिथे तीथे - अशी झोपे झोपून जात्यात किती कोम्यात पण सर आपण म्हणू शकत नाही आणि जीवन झोपल्यात पण असं म्हणू शकत नाही
बरं-
अशी म्हणजे मरण्याच्या आणि जगण्याच्या बरोबर मध्ये असतात पती
किसी जन आहे तीत-
त्यज तीन सीझन आहेत
बरं-
त्याच्यात जर मिेलीत तर रिअल लाईफ मध्ये पण मिेलीत असं असतंय- होय म्हणजे ती कस असते सांग- तुला ते - आपण बघायला लावलो कि नाही आपल्याला कळते त्यांच्या प्रमाणे ते- रिअल वर्ल्ड असते खरं नंतर लास्टला काळत की हे सगळं स्वप्न होतं आणि लास्ट ला कसा सांगतो तुला मी तीनच- जी जी मेलेले असतेति कनाय त्यांना सांगितलेलं- ती एस्टोज ती मीलीत- आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍड केलेल असेते अशावर आहे बग म्हणजे सायकोलॉजी म्हण- या डोक सगळी गेम आहेत की नाही- ती डोक लावून माइंडसेट घेऊन त्याच्यावर आहे बघ ही सगळी-
बरं बघ रेटिंग कितीे-
रेटिंग नाईन पॉइंट एट आहे-
हा एवढा आहे-
होय चांगला आहे
चले भारी वेटिंग ना
आता तुला जर बघाय झाली तर टेलिग्राम वर आहे
हंदे
म्हणजे ठराव के जात आहे हा हिंदी पाहिजे हिंदी इंग्लिश पाहिजेशी इंग्लिश आहे.
बर!
माझ्याकडे हा माझ्याकडे एक चॅनल आहे त्यावर भेटतात. मी तुला सेंड करतो ते, त्याच्यावर सगळे भेटतात बघ.
टक टाक म्हणता.
हम्म!
आणि बाकीच जिम बिम ग चाला.
जिमलासना जिमला कॅन्सल केलं ते जिमला जायाला.
का?
नाही लोड होते ते. फुटबॉलच खेळला जाते सकाळी प्रॅक्टिस संध्याळी तिकट संध्याळी पोरांच्या बरोबर खेळायला. कुठ टायमिंग भेटत बॉडीला जरा रिस्ट तर पाहिजे.
फुटबॉला असतात पोर?
असतात की सकाळी प्रॅक्टिसला रनिंगला जायचं, रनिंग केलं की जरा वर्कआउट, करायच त्यांचा मग ते झालं की मग संडे जरा पोर सकाळी वर्कआउटच भरते सगं आणि थंड्या म छाळाचं पोरांजवर.
मॅचेस ते असतात का?
मॅचेस आता चालू होणार की आता आमच्या लहान गटातले मॅच ज संपल्या.
हा
आता जरा वरच्या आमच्या आमच्या एवढ्या गटाला ल चालू होणार आहेत बघ कधी सिलेक्शन करतत काय माहीत नाही.
हा हा हा आणि बाकीचं कसं काय चालू आहे.
हम्म हाय की निवांत.
कुठं फोन नसती जास्त.
काय कामाच्या मुळं फोन कुठला कर भेटतोय. ते राहू दे, आपण चॅनल काढयचं का झालं.
चॅनलच आता मला जास्त त्यालं माहितनाही रे.
मला माहित आहे की मी ठरवले आहे बर. एक सजेशन म्हणून आपण काय करायला माहि ते मोटिवेशनल चॅनल काढायचा क्विंट्स, क्विंट्स
सुविचार
सुविचार चालतत.
क्विट्स म्हणजे सुविचार ना?
हा क्विट्स म्हणजे कसं असत. सुविचार म्हणजे काय असते जे असे वाक्य जीम अ मनाला असे शांत दिन करणार, क्विंट्स म्हणजे काय मोटिवे्शनल म्हणजे ते जर वाचलास
हा
तुझ्या अंगात अशी म्हणजे तुला म इच्छा पाहिजे किती वाचल्यावर असं. मग त्याला काही काम नाही कष्ट पण नाही. एवढ कर
करूया की काय करा खरं
पहिला आपल्याला चॅनेल काढावे लागणार त्याचं नाव मेन म्हणजे नाव आहे तिचंहा नाव काय ठेवायचं परत नाव असं पाहिजे की जे कोणाकड नाय.
हा हा.
दुसरं म्हणजे वॉलपेपर बायो
वॉलपेपर डी पी.
हा आनिल बायो बायो काय टाकायचं ते ते बघाय पाहिजे. ते झालं कि म कस पोस्ट पोष्ट करण्याची टायमिंग पोष्ट करण्याची टायमिंग म्हणजे काय कि ठरावीक ज्या ज्या टाइमिंगलाच पोस्ट कराय पाहिजे म्हणजे आत आज समज दुपारी एक ला केला तर दुपारी एक लाच करायची पुढची पोस्ट. दुसऱ्या दिवशी आसं करायला खरं तू एक वेळेस समज एका दिवशी दोन टाकू शकतेस तीन टाकू शकतेस. खर मॅक्झिमम तीन मिनिमम एक. एक कंपल्सरी पाहिजेच एका दिवसाची.
पाणी काय घेनार.
अ त मोटिवे्शनल व्हिडिओज तयार करायचात क्विट् म्हणजे आपण आपलं की कसं असते माहितेय. मोटिवेशनल व्हिडिओज करायला जरा बरं पडतय जरा एकटॅक्टिव्ह वाटतेत. आणि बघत्यात पण.
आणि क्विच नसत जर फोटो टाकलास पोस्ट मारलास तर एवढं काय बघत नाहीत कोण आणि ते दिसत पण आहे स्क्रोल करताना ते रिल्स तयार करायचे आपण.
बरं मत अ कस आहे. डेमो आहेत का तुयाकडं
डेमो आहेत की भरपूर मी करू म्हणजे अ डेमो म्हणजे मी अकाउंट हू डकून ठेवलं डेमो साठी.
बरं.
हायेत क्विट हा टाकतो की. ते करू काय बघ मला सांग कसं काय काय पहिला एक काम करतो. नाव ओडखतो नाव जरा बघ पण बगायलोय. त्याचं नाव काण ठेवाय चॅनेलचं?
म्हणजे कस आहे यात पाहिजे इंग्लिशमध्येच बघाचं दुसऱ्या लँग्वेजमध्ये काय?
हा इंग्लिशमध्ये गे.
इंग्लिशमध्येच.
हम्म.
अनं नंबर विंबर पाये काय त्यात?
नंबर नको नंबर टाकलंस मुणावा असं जरा वेगळं ठेवू कायतर वेगळं
बर नीट पाहिजे का?
हा, हम्म. बरं ते झालं त्याच्यानंतर बायोला काय ल्याहचं ते बघा पाहिजे.
ते काय आता आपण मोटिवे्शन टाकणं म्हणल्याव मोटिवेशन रेड रिड पाये ना.
हा तसच पाहिजे. जास्त पण नको. मोठं.
हम्म, बर ठीक आहे बघता येईल. आणि त्याच्यामधे ते मोठ त्याला गाणं बिणं काय लावायचं अस
गाण लावायला लागणार की, ठराविक येला लावायला लागणार ठराविक याला नाही. म्हणजे ज्या यायला, आपल्याला वाटतय हा हे गाणं सुटणार हीला इजला ला, ला लावायच ते जर समज भेटलंच नाही, किंवा त्याला सूट होत नसल तशी जर सायलेंट पोस्ट, जरी टाकली तरी चालत्या आणि त्यात म्हणजे, एक मेन कसय सांगू तुला
अकाउंट जर व्यवस्थित चालण्यासाठी, त्याला तीन ग्रीन टीक लागतात बघ त्यातले
ग्रीन टिक
ग्रीनटिंक म्हणून एक ऑप्शन असते
हा!
म्हणजे काय आहे, सांगतो तुला फस्ट स्टिक एकास कशासाठी की ऍक्टिवनेस, अकाउंट आपला ऍक्टिव्ह आहे
रोज
रोज ते दाखवण्यासाठी ते एक टीक लागते, दुसरं मॉनिटायझेशन
हे कायआहे?
मॉनिटायझेशन म्हणजे आपले चॅनेल आह,. ते सतत मॉनिटायज व्हाय पाहिजे सगळ्यांच्या समोर प्रत्येकी बघाला पाहिजेत, आपले व्ह्यूज जायला पाहिजेत
बरं
आणि तिसरे एक माझ्या लक्षात येई ना अजून एक आहे ते जरा बघतो मी, ते लक्षात येइना मला नाव ते तीन टिक लागतात बघ आणि ते तीन टीक, तीन टीक, असली ग्रीन टीक व्हाय लागत
हा!
ते असले तर अकाउंट व्यवस्थित सेफ मध्ये चालतय
ते ग्रीन टीक नसल्याला सॉल्व करता येते ना
येथे किती ते आपल्याला कमी जी कमी आहे. ती भरून काढाला ना एवढंच
हे अकाउंट कोणाच्याव करायचं?
दोघांच्याकड पण तयार करायचं कस सांगतो तो आम्ही, म तेच म्हणाले दोघ ज्यांच्या पण कड त्या असून देत जर मला काहीतरी काम असलं तू टाकायची स्पोष्ट तुला काम असले मी टाकणार, आणि स्टॉक अगोदरच करून ठेवायचे.
तरी किती?
एका दिवसात माझ्या मते चार, ते पाच, स्टॉक करून ठेवायचे. पोस्ट रील तयार करून ठेवायचे पोस्ट फोटो तयार केलास तरी चालतय रील जर भेटत असली तर भेट करत. चालत्या हे बघ सांगतो तुला. पाच फोटो, किंवा त्याऐवजी एक रील कारण की रील ला कसा आहे माहितीय आहे, एडिट करायला खूप लागतय व्हिडिओ करायला वेळ लागतोय म एक रील कंपल्सरी आहे, आणि पाच फोटो त्याच्या ऐवजी